तुजा नंबर पाठ झाला मला.
पाठ झाला माझा नंबर?
मग काय सगळ्यांच नंबर पाठ व्हायल्यात सार कीसारखी लवन
ह तेच की सारखं सारखं लावुन सगळ्यांची नंबरं पाठ व्हायल्यात.
चौऱ्यान्नव, बावीस, एकेचाळीस, अडुसष्ट, वीसए.
परत सांग बघु आमचा नंबर जरा.
चौऱ्यान्नव, बावीस, एक्केचाळीस, अडुसष्ट, वीस.
अगं बाई पाठ केलीस की ग.
ते एक टॅलेंट लय भारी हाय एकदा नंबर बघितला की त्यो कधी विसरत नई.
लगेच नंबर पाठवत्यात. तांदूळ पडून राहिल कनी दोनलाच तसच आहे बाई.
जेवायला.
आमच्या तर घरातच शम्भ भाऊ बघितलीस न्हव दुपारी कस ओरडला जास्त. तो बोलत नाही गं. कुणासोबत आणि आता आन आव आव ओ किती कॉल करायल्या माहिती हाय काय? सगळ्यांना. आहो
कॉल करायलाचं लागतोय आणि
हम्म. तुमच एम बी ए चॅप्राहून तेन कधी सुरू होतात मग का एम सी ए सोबतच सेमच असतय सगळं एम सी ए
कायच सांगितले नाहीत अगं अजून.
का तुला माहित नाही?
नाई, सर्च कर की नेट, नई नई सर्च करलोय अ पंचवीस ते तीस जून नंतर आय.
होय हा लास्ट म्हंज एंड ला जास् ते जूनच्या बरोबर एंड लाच कॅपराऊंड सुरू हुत्यात एम सी ए सारखंच गं म एम सी ए च पण सेम तसच आय.
हा म चालतय, कुठ घेनार हायस तू पुण्याला ना?
बघूया अंजली मिळाल तर घेणार, नई मिळालं तर काय घे कुठली घेतोय, गप्प डी के टी लाच कि म
नई मिळालतर डी के टी जिंदाबाद, सगळी डी के टी लाच घेणार हायत अगं कोल्हापूरला पण चांगल आय की गं तुला
के आय टी आहे कोल्हापूरला चांगलं एकच
होय के आय टी पण चांगल आय, के आय टी ला फी किती आय बघायला पाहिजे.
हा खर आता मुलीला माफ हाय गं त्यामुळ कमी अस ना
होय चौकशी करून यायला पाहिजे गं बई तिनी परवडतय राहण्याचा खर्चातेन येत नई पुण्याला कस राहण्याचा खर्चा लई येतोय लई
लई येतोय होय, उम हम्म, खाणार?
आता आपलं शहर सोडून जाणं म्हणजे तस स अवघडच अस
होय बई नको वाटतय. म्हणू मी डी के टी लाच
होय बघायचं मिळालं तर घ्यायचं नई तर इथंच घ्यायचं, डी के टी किंवा कोल्हापूर लास्ट ऑप्शन काय दुसरा असणार आय आणि शिवाजी युनिव्हर्सिटीला
एम सी ए च करणार येस ना?
होय व्हय. आणि शिवाजी युनिव्हर्सि सि ई टी ला काय तेजी अ सेपरेट अ सि ई टी असत्या.
हो अ नाझी दिल्या म्हण आगं तेची पण सि ई टी, होय म्हण ते बरोबर प्रितीन दिल्या होय?
जे नाझीयान सांगितली काय?
होय होय दिल्या तिन मला म्हणली गं नाझिया पण दिले म्हणून
फक्त प्रीतीच माहित हुत, नाझीयाशी काय बोलणं व्हाय न्हई हीच
हम् आपण दिलो असतो बर झाल आसत. तेच की ह खर कोण बई कोल्हापूरला इऊन जावून म्हण
इऊन जाऊन होय सोड ते पण हाय
तिथंच राहायला पाहिजे मग
हॉस्टेल बघायला पाहिजे खरं लई भारी हाय ग लई मोठीे शिवाजी युनिव्हर्सिटी लई म्हणजे लई मोठी
होय, होय बघितलोय काय अकरावी बरावीला आमची व्हिजिट गेलती तिथं-
आमची पण दहावी नंतरची गेलती आगं बाई किती फोन याल्यात
झालं घे कटकर आता चालत तय चार मिनटं गेली तरी
काय म्हंटलीस
कट केलीस तर चालतीस म्हटल चार मिनटं फॉर्म मिळतोयच तो
नाही अजून एक मिनिट होवुदे झाले चार मिनिटं झालं
तेच सांगालोय कोणाचे कॉल आल्यात ग हा तू कर पल्लवी ला नन तर मी आणि करतो मग अग कस पण कॉल करायचेत तीस कॉल
हम्म अगं असं काही नाही हाय एका व्यक्तीसोबत पाच लई करू शकतीस तू
होय अगवय ग करू शकतात खरं एकेकांना खर एकेकांना येत तर एकाना येत नाही असं पण असतय ना त्यामुळ म्हणल म
मग आणि काय
काय नाही बाई निवांत हां पौर्णिमा स्पेशल तुमच्यात नॉनव्हेज हाय बाई आम च्यात काय पौर्णिमा स्पेशल
काय तुम्ही मग नॉनव्हेज अजिबातच खात नाही बाहेर पण चालत नाही गेल्यावर
नाई, नाई पौर्णिमेच पण नॉनव्हेज खातय ना
अग असं काय नाही मी चेश्टा केलं पौर्णिमेचा असं काय नाही आमच्यात नॉनव्हेज असतय
हा हा आमच्यात काय नसतय बाई त्यात नॉनव्हेज खाल तर चालतच नाही ग त्यामुळे- आम्ही कोण खातस नाही.
मग तुला पण असं अजिबात आवडतच नाही
नाही बाई आव नाही आवडत तूच ये
आ आणि
नाही स्वाती पण खात नाही मी पण खात ना ही सानी का तेवढ खातिया सगळं ती ती सगळं खातिया मास झिंग ग सगळ
होय, ए बाई मी नाही आमच्यात सगळी घरात खात्यात मी खात नाही काहीच. काय नाही, फक्त चिकन बिर्याणी खातोय आवडली तर आणि अंड्याची पोळी एवढंच बाक की काय खात नाही चिकन खात नाही, फक्त बिर्याणी एकच होय पम्मी लई भारी करतिया हैदराबाद बिर्यानी होय. फक्त बिर्याणी चिकनचं नो चिकन खात नाही आणि फक्त अंड एवढंच, बाकी नॉनव्हेजचं काहीच खात नाही चालतयं चालतयं ठेवू मग थांब एकच सेकंद राहिलयं थांब थांब सहा होत्यात बघितलोच
हा हा. हा ठेव. बाय बाय